हा बोल.
पाच मिनटे संपली.
असू देकी. मी केलय नो आता आणि परत माझं झालं की, परत तू कर. टास्क पूर्ण करूया, आपण बसून.
काय रे देवा?
अरे! मनी बेनिफिट्स असेल तिथं, नो कॉम्प्रोमाइज.
होय म्हणजे काय? विषयय काय? म सीऱ्या स्वतःहून, कामाला आलता सकाळी.
हा मला श्रीनाथ काल, विचार परवा विचारायला लागलेला. कि, अ ते मधी मी बोललो नव्हतो होय, सोलरच. मग ते कोण? बसवणार आहेत, तेनी बसवणार आहेत काय? विचार म्हणून. पण त्यांनी काय रिप्लाय देईनात. होय पण सांगेनात, नाही पण सांगेणात. मग काय करायचं आता? विचारलं बाबांना. पण ते काय रिप्लाय देईनात, मग काय करणार?
तसच सांगाय शिराल्या. मग काय करणार? आपण तर काय करणार?
होय आणि दुसरं कुठं प आता ते कोण बसवून घेना झाले ना, आता पाऊसाळा
हा सीझन सप्लाय आहे तेच सांगाले मी
युनिट तेवढं जनरेट होणार नाहीत ह.
नाही आत्ता, पण व्हायल छोडं जनरेशन नाही असं नाही.
हम् होतय, पण होतय सोड आपले ते पॅनल दोन्ही साईड न जनरेट करत त्याप म बऱ्यापैकी होतय पण हा त्यामुळे, चालतंय.
त्यामुळे, चालते खरं माणसांना, ते कस आहे व्यवस्थित समजून, सांगाय पाहिजे.
आहे लोक. लोकांचं इतकं गैरसमज आहेत, की नाही आमच्यात, आमच्या, इथं तर आमच्या इथं तर परवा एक जण आलेला, काय मग तो काय म्हणला सांग. तो किती शास्त्रज्ञ असेल, कि नाही काय म्हणतायचं माहितय काय? मग तुमचं पाण्याच आणि लाईटच एकावरतीच आहे काय? मी म्हणत हा हे काय हे काय लॉजिक काय म्हणलं बर ठीक आहे ते सोडलो. त्याने दुसरा तर्क काय लावला, वि सांगतो की अ एम सीबी त्यांच युनिट आपल्याला, ज्यादा पैशाने देता. आणि आपलं कमी पैशानं घेत्या. असं सांगा लागलाय, आणि परी पर युनिट जे असते म्हणजे एक, एक, युनिट लाईट असत्या ती एम सी बी कमी पैशांत आपल्याकडनं घेत्या असं सांगायला लागलाय. मी म्हणलं हे को ह्या शास्त्रज्ञ कुठनं जन्माला आलाय म्हणलं,
मग नऊ, वर्षभर काम केले मी तिथे
मग काय माहिती नाही काय नाही काय पाहिजे ते मग त्या मध्येच उठायचं. मते स्मार्टमिटर स्मार्ट मटरला नाव ठेवायची. मग काय माहित नाही काय नाही आणि काय म्हण माहितय, काय त्या मीटर मध्ये असं म्हण इनबिल्टच केलेलं असतंय कि जेणे करून ते असं हे करावं, तेने कमी दाखवावं युनिट. मी म्हटलं काय संबंध आहे त्याचा जनरेट होणार तेवढं त्यात दिसणारच की.
तुम्ही हात लावून बसा म्हणायचं, तुमच्या अंगातनं बॉडीत करंट किती?
आणि मला काय म्हणायचंय, मग म एम एसी बी ची वाप पडलेली पण ज्यादा युनिटच दिसली, असती कमी कशी दिसली, असती मग
आणि त्या नवीन, हेला आपल्या अदानीच्या मेटरला जर प्रॉब्लेम अस असेल, तर तुम्ही जे जनरेशन मीटर लावता त्याच्यावर कळतंय की किती? ती वीज जनरेट झाली ती
हा कळतयच कि मग.
ते एक सेपरेट लावलेलाच, असतोय ना तिथं
होय लावलेलाच, असतोय की
सेपरेट तो काय आदानित
आणि काही आता काही प्रॉब्लेम्स नाही माझा मी होतो की नाही माझ्याकडं, शंभरात एखादीच म्हणजे चं कॉन्ट्रॅक्टरनं काम व्यवस्थित केलं नाही. वायरिंग मध्ये हे आहे असा एखादाच, कोणतरी ग्राहक कंप्लेंट घेऊन यायचा. नाहीतर सोलरच्या एवढ्या कंप्लेट येत नव्हत्या.
सोलर ची कंप्लेंट कधी येत्या माहितीये, काय ग्राहकाचा पण प्रॉब्लेम असतोय, गं आता मी एकामध्ये ला गेलतो स म्हणजे साइट सर्वेला काय त्यांचं म्हणणं काय होतं की, आमच्या सोलार मधन जनरेशन होतच नाही. म्हणजेच अ आमच्या इथं जनरेशन होतं खरं तुमच्या बिलात दिसतच नाही. मी म्हणलं असं कसं?
मग त्या सिस्टीमला अपडेट केलं नसणार आहे. त्यांचं जनरेशन मीटर आणि नेट मीटर. हम्म. ये तुझा आवाज कट व्हायला लागलाय.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो हा आला-आला. हॅलो हा.
हा बोल की तुला रे रेंज कमी आहे काय?
जनरेशन कधी मला रेंज आहे. तुला रेंज नसेल.
तुझा आवाज कटव्हायला लागलाय?
कॉन्फिडन्सच कुठणं नाही. म्हणजे समोरच्याला रेंज. कमी आहे काय विचारायचा हॅलो.
ए तू रेंज मध्ये ये की जरा. मी रेंज मध्ये बसलोय.
अगं मी रेंज मधेच हाय, माझ्या इथं समोर लॅपटॉप पण चालू हाय. त्याज्यावर दिसतंय मला किती रेंज काय?
आरं तुझा आवाज असा कटकट होऊन यायला लागलायं.
तुला रेंज नसलं गं, नेटवर्क केबल नसलं.
हम्म, हम्म सांग की काय सांगत होतास मला?
हित हाय घरात. हा तिथं त्यांच्या सर्वेला गेलो घरात सर्वेला गेल्यावं काय नई, मी बघितलं वर जाऊन, त्यात पॅनलला काय नाही आतलं ती निळ्या कलरचं सेल्स असत्यात की नई, जेनं जेनं
काय टाकत्यात ते?
आत निळ्या कलरचं असतय काय नाई, तेच डिटेल्स असलं हां, निळ्या कलरचं, जिथनं जनरेशन हुतंय ते दिस खर नव्हतं एवढे घाण कधी पॅनल
हं.
पॅनल एवढे घाण झालते कीनी दिदी ते- - त्याच्या आतलं काय दिसतंच नव्हतं. पॅनलवर धुळचं हुती.
का? असं कसं काय?
तेनं कवा धुतलाच नव्हता म्हणं लावल्यापासन.
हॅलो.
तेनं धुतलाच नव्हता ते कधी लावल्यापासनं
असं कसं काय? आता इचलकरंजी मध्ये नवीन काय चालू केल्यात माहितीय का? ते प्ले टा क्लीन करायला पण लोकं येत्यात, अ वॅक्युम क्लिनर घेऊन.
ती किती सर्विस?
एका वेळेला धुवुन घ्यायला पन्नास रुपये काय शंभर रुपये घेतात.
तीच की, म शिऱ्या, शिऱ्या पण ते ट्राय करतयं ते.
तेच केलेलं. अं- से फिटिंगच केलेलं शॉवर सारखं त्येच्यावरती हे होत राहणार, पाणी
नाही-नाही, ते शिऱ्यानं ते एका ठिकाणी करून दिलतं, शिऱ्या म्हणला तेजा काय जास्त उपयोग हुईत नाही. आणि ते जे वरती शॉवरं बसवत्यात की नई त्याला सेपरेट मोटर बसवावं लागत्या खाली..
हम्म, तसं हाय होय मगं काय उपयोगं नाई..
होय मंग.
व्यवस्थित पाहिजे, उगचं काय तर वढतानं काम केलं की नई
तेवध्या प्रेशर न म्हणला ते पाणी बसत बी नाही त्यज्यातं मी, मी इथ घरात लावून घताना विचारलेलं की त्याला. हॅलो.
हॅलो.
हा, घरात लावून घेतताना क नई
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो येतुयं का आवाज? हॅलो हॅलो
हॅलो,
हॅलो
हॅलो बोल कि.
अगं मी हॅलो हॅलो करालो तू बोल न असच. हॅलो,. घेव.
हॅलो.
हा बोल बोल ऐकायला याले मला बोल. आलो
हयलो.
हा य तो काय आवाज हॅलो. आई. हॅलो. हॅलो. ये. वन टू थ्री फोर. तुला रेंज नाही काय हॅलो. हॅलो.